हॅलो
हॅलो
अ काय करत राहुल कुठे
अरे काही नाही वसलेली बघ लेक्चरला गेला होता म्हटलं का तू
हा गेलतो मी लेक्चर ला
हा का काय शिकवल माच
आ
काय शिकवलं म्हणला
आज तेच ल साई म साई शिकवले कशी कााढतात काय
कसं काढतात मंगला साहेब वगैरे
ज सग ते सांगतला ते लिहून समजत असं का
नाही का म्हणजे त्यात पाडे वगैरे असं काही असेल ना
हाा पाणी पाय म्हणून त त्याचा लस ब कााडावा लागतो मग नंतर मासा ह गाड लागत
अच्छा अजून काय शिकवलंग आम् कि लेक्चर झाले होते आज किती लेक्र होता रोज
फज लेक्चर तीन होत्या एक त्याचा होतो
अससल
आपला येश ना आपला ह याच आपलं जी केे जी केे शिकवतात तेण आम्हाला पाारड घेतात
हा का
पोलीस बकी घेते
अच्छा गणित वगैरे गे तस ल ना बरे बा हम् अ अच्छगण तर किती आजाबिलाॉलेज चालवत रे
अ आमचं कॉलेज का आमचं कॉलेजनी बारा वाज्यापासून होतं चालू आणि चारला संपत
अच्छा बाराला चालू होतो चार ला संताय ना
हा
अच्छ म्हणजे भरपूर वेळ गल अच्छा मग घरी तुम्ही किती किती जण जातात गाडीवरती
आम्ही तिघ जाऊन जातो गाडीवर
अच्छा रोज तिघ जण प्रवास करतात गाडीवर
हा
अच्छा बापरे मग ते बॅग वगैरे ते दन नाही होत का
गणताही नव्हती पण काय आता करण
अच्छा किती अंतर आहे इथून
इ पंधरा वस पंधरा वीस किलोमीटर अससू
अच्छा गाव का होते हा प्रवासात ते गड्डे वगैरे रोड चांगला आहे का कि नाही
रोड थोडा बर आहे पण बाकीच पुढून ल करावी
अच्छा पाऊस वगैरे हे आज लागला होता पाऊस वगैरे आला होता की
हा पाऊस आलता तिकडे मग आम्ही थांबलो जरा दुकानापशी
अच्छा पोसायला होता का
हा भरपूर आला तो होता पाऊस
अरे प्रवास करायचा म्हणलं नावकडें चर ह
नाही मी थांबत थांबत चालले गेल तो पाऊस उघडला
हा हा
गेलो मग पाच वाजेपर्यंत घरी आलो
हा हम हम
लगेच बुटं बिटे घातलेलं लगेच रनिंगला चालले गलो
अच्छा अच्छा
हम्म
म्हणजे पाच वाजे रनिंग वर नाताला का
हा जस्ट आलो नुसतं आणि नुसतं पाणी पिलं बसलं
हा का येेऊन झालं
नाही अजू जेवण करायचंही
अच्छा
हा तुझं काय चालय
आं
अ तुझं काय चालूय म्हणलं ग्राउंड वगैरे आहे का नाही काही
हा ग्राउंड वगैरे आहे
ग्रांड ला कोन नििकड जाते तुम्ही
हा बुबु आतगयतरी